हॅलो
हॅलो
हा बोल आवाज येतोय ना
हा येत येतय मध्ये जरा म्हणजे तुमचा असा आवाज बरीेही होतय
हा ए वैष्ण आपण कोण वातो मीहाच ला हतार नोडतर हॅलो
हा
हा बोला
तुमच्या इकडे कोणता सनजोरा साजरा करतात मग
सण काय दिवाळी म्हणा सगळे करते ते
असे ह संक्रांत वगैरे वटपौर्णिमा संक्रांत
हो हो करतात ते पण
कशी करता तम्ही सांगताल
संक्रांत्र म्हणजे बघ आता इथं आमच्या इथं संक्रत आल्यावर ते हे करते ती आपलं काय म्हणते त्याला सुगळ पूजा असते ना
हा
हम आमच्या मम्मीच्या इथं नाही पण आमच्या सासरी आहेत तिथ मम्मी करते ते मग आमच्या अ ते हे म्हटतात बघा त्याला काय म्हणता तुम्ही तुम्ही करत नाही का ते सुगड पूजा
म्हणजे तेच ना मला तेच कळ नाही काय म्हणजे ते म संक्रांती अ मातीच्या आणून ते पूजन करायचं तेच ना
नाही नाही ते अ मडकण असते का ते लहान लहान
हा तेच ना संक्रांती म्हणतो आम्ही त्याला
हो होय का आम्ही सुगट पूजा म्हणतो त्याला
हा आम्ही संक्रांती म्हणतो ते मळके लहान अस कलरचे वगैरे असतात रंगीत वरे हा मग ते आणायचे पूजन करायच त्याच्यामध्ये ऊस भुईमुूग शेंगा बोर ते सगळं घालतो पावटा वगैरे तुम्ही घाल तीळ घालायचे मग ते पूजन करायचं आणि
हा
मग असं तुम्ही असं मंदिरात वगैरे जाता का
सांकातला काय हो हो जातोय ते
हा मग आम्ही पण मंदिरात ते त्याच्यातले दोन घ्यायचे मंदिरात जायचं दोन घेऊन आणि ते तू आपलं मंदिरात असं व्यवसायचं देवाुढे किंवा जर मंदिर नसेल जवळ तर मग तुळशी पशी आपल्या तुळस असते ना तशी तुळस पशी तुम्ही करता
हा आम्ही काय करतो ते लहान पाच आणतो परत मोठे मो ते पाच लहान एकदम बारीक असते ते बघा चार आणता आम्ही मग चार असले काय करायचं ते तुळशी ठेवाच हा तुमच्याकडे करताय का नाही माहि लहान नाही
नाही आम्ही लहान नाही आम्ही लहान एकच आणतो आणि मोठे आणतो चार
हा हा आमच्यात तेच चार आणि हे पाच मोठे असत
हा आणि तुमच्या ते असं म्हणजे विडे असतात ते असतात का असं म्हणजे खाऊची पानं माहिती आहेत ना
हो हो ते माहित
हा मग ते खाऊची पानं नाही काशी मांडतात आणि त्याच्यावर पाच बदाम पाच हळकण पाच खरका असं सगळं मांडायचं
हा समोर ना हो हो ठेवायचंच ते पण घालायचं हो हो हा आहे की लुटायच त्याला
पण आमच्या तर करतात ना भरक्या बऱ्याच बायका मम्मीी जाते ना त्यांच्या धादी त्यांच बघ ते आमच्यात नाहीय तं
आम्ही पण असं म्हणजे काय तर आता ते लुटायच म्हणजे काय तर तेव काय तर जेवढ्या लोकांना आपण कुंकू हळ हळद कुंकू साठी जेवढ्यांना बोलवतो ना तेवढ्या ना काय तर ते ओटी भरायचं आपण जे आणतो ना ते नाही घे द्यायचं ते सगळ्यांना
हा आमही मी पण करते ते म्हणजे असं वस्तू काहीतरी वान म्हणून द्यायची हो
तकडं त्याला लुटायचं म्हणते ते
हा लुटायचं हा तिकडे पण म्हणतात काय काय तसं आम्ही वान म्हणतो म्हणजे काय काहील बाई का तेव्हा लुटायचंणतात का आम्ही वाहन म्हणतो मग ते असं द्यायचं जेवढ्या येतील तेवढ्या सगळ्यांना द्यायचं ते
हो हो
हम्म मग तुम्हाला कोणत आव म्हणजे कोणत सण आवडतं
दिवाळीच मोठी असते ना दिवाळी छान वाटत कारण सगळे एकत्र येतो
हां मग त दिवाळीचे असे पदार्थ वगैरे घरी पण होता सगळे
हो घरीच बनवते त म्हणजे सगळ्या पदार्थ बनवते ना मग छान वाटते सगळं खायला पण सगळं भेटते तेव्हा
मग तुम्हाला जास्त काय आवडतं त्यातला
मला चिवडा परत बेसनचा लाडू चकली शंकरपाळी एवढं आवडतंय मला
हा हां
हा आमच्यात म्हणजे असं माहेरीे म्हणजे खूप बनवत असं केलं की बघा
पिचणार दुधवरीच हा हा हा
हा
बघ होय हा नाही त्यांच्या भावती सुंदल वर हम आमच्या इकडे म्हणजे अस सगळंच करतात वेसन लाडू करते मी बुंदीचे लाडू म्हणजे असे बुंदीचेे पडतात ना ते काय मला येत नाही पाळायला पण मी मग तयार गून द आण ते आणि घरी पाक बनवते माझा मी आणि ते पाक टाकून धाडू वळायचे
हा
बाकी करंजी शंकरपाळी चकली मा मीच करते घरी आणिचं माझ मी एकटीच म्हणजे सासूबाईन ही नसतात ना त्याच्यामुळे मग मला एकलाच करावं लागतं सगळं
सासपय म्हणजे कुठं जातात का काय म्हणजे कामाला
त्या तिकडे असतात पुण्याला त्याच्यामुं हा मग आम् इकडेतो मग आप मी एकटेच बनवत
हम्म हम् तिथं कुणाजवळ राहते ते
त्या तिकडे म्हणजे पहिल्यापासून ते पुण्यात राहिलेले आहेत ना त्याच्या त्यांना इकडे करमत नाही मग तिकडे हे असतात हा न नंद आहेत त्या असतात हा त्यांच्याजवळ राहतात सासरे नाहीयेत सासरे एक्सपायर झालेत म नंदा आहे त्यांच्याजवळ राहतात
हा हा
ह ह मग आप काय असेल ते एकटीलाच करावं लागतं ना सगळं
हो हो
आपणच बनवायचं
मकायत
हम् हम ह
आमच्या इथं पण सगळं मम्मी घरीच बनवते आम्हाला लही लागते इथं
तुम्ही ते अनारस वगैरे करतात तुमच्या इकडे
आणणारच नाही बनवतची मण्ही
नाहीय हम्म म सास्री
सासरी बघ आता आमची पण सासू सासरीे दोघं पण नती
हा
कोरोनात वारले ते आपण
होय का
हा मग त्यांनी वारल्यावरच माझं लग्न झालंय
हा हा
हा
आता एकच मुलगी आहे तुम्हाला
मुलगी येत चार वर्षाची मुलगा आहे तो महिना झाला आत्ता
अरे बापरे शेवटताय
हो रा नाही
हम्म हम्म हम्म मग त्याला बघून सगळं करावं लागत असेल ना आता त्या दोघांना बघत बगत करायचं म्हंटल्यावर
हो मुली मुलग काही त्रास देत नाही म्हणजे कामाचं वगैरे काही टेन्शन नाही तर होते पण काय स्पेशल म्हणजे अस बघा चुवडा आहे ते असं काय बनवत त्यांच्या सगळं मला म्हणत घेते बघं काय पाहिजे स ते
हो आता लहान आहेत ना मुलं त्याच्या हतून व्हायला होत नाही ना
कसं जेवायचं काय पाहिजे असे तर मण मी करतेथ
मम्मी जवळ आहे का तिथून हा
हा
हम्म त्याच्यामुळे मम्मीला पण जमत
हो तेच की
लांब असल्या नाही ज मत
जमत नाही हो ना
हम्म.
सगळं बनवून देते ति न.
मुलं दमवतात का मग मुलगी दमवते का?
नाही नाही तिचं काही नाही टेन्शन मला शांत आहे ती.
हम्म हम् मुलगा उठलाय का?
मग काही त्याला झोपायलाच तयार नाही आज सकाळ पसन कधी साडे बारा वाजता अंघोळ घातल्या त्याला. गप झोपाव का नाही दररोज झोपतय.
अ हम कोण घालत अंघोळ?
आमची काकू घालत्या इथं.
हम्म
हा. मम्मीला पण जमत नाही म्हणून काकू घालते.
हा हा आणि आपल्याला नाही जमत नाही एवढ लहान बा अंघोळ ला ह्. हो तेच ना जमत नाही ना आपल्याला पण लहान असतात ना.
हा.
हम्म त्याच्या मुळ नाही जमत.
तेच का. आता हे दोन ते तीन वर्ष होईस तर काय खर नाही याचं.
हो.
यांच्यातच बसावं लागतय आप
हो.
हा तुमचे मी मोठीयेत का लेकर काय लहान आहेत अजुन.
आमची एकच आय मोठी नववीला य आता.
होय मुलगा नाही काय.
नाही.
होय.
हम्म मुलगी मोठ्ठी आता नववीला गेली.
होय मोठ्ठीय की.
हो मग तुम्ही हे पहिल्यांदाच के करताय का टास्क पहिलाच हाय का तुमचा.
नाही नाही दुसऱ्यांदा.
हा हा माझा पहिलाच आहे आता पहिलाच आहे हा. हम मला नव्हतं माहीत माझ्या नंदेनी सांगितलं मला.
होय का?
हम्म हम्म.
मग काय घरी बसत्या ती पण काय काम नसताय तेवढंच.
तुमचा पहिला कोणता झालाय मग ते तो ट्रान्स्क्रिप्शनचा का?
नाही नाही कॉलच झालंय.
हाच.
हा.
असाच.
तेव्हा ते वीसच होतं आता हे तीस च आलंय.
हां हां हां मग तो कम्प्लीट झाल्याला.
हो हो झालता की
हम हम आता माझे ह्यातले दहा कॉल तर फेलच आहेत ह.
कसं काय?
झिरत एक फोन लावला ना आपण की झिरो झिरोच पडतेत अव.
नाही पण कशामुळ फेल केल ते म्हणजे कशामुळे आवाज येत
झिरो सेकेंद नाही कॉल म्हणजे माझ्या इकडून लागला ना पण समोरच्याला कॉल नाही गेला. मग तो कॉल माझा सबमिट झाला.
हम्म पण त्यानी उचलत होत्या क नाही.
नाही ना त्यांना तर कॉलेज जात नव्हता ना.
होय का हा हा काय तर प्रॉब्लेम असेल मग.
त्याचं पहिल्या टास्काचं तुम्हाला पेमेंट आलं ना म.
हो हो येतेय तिित रे म्हणज काय नाही येते येते.
हा तेव्हा आपण असंच होत ना पेमेंट. बरं आहे ना घरी आपलं सण. पण हे तीस तीस कॉल असल्यामुळे जरा जास्त वाटतात ना.
हो म काय तर त्यातच बसावं लागत आपल्याला.
त्यातच हो काम आता माझं बघा आले म्हणजे रेंज नाहीये ना आमच्या घरामध्ये. मग ब्ला अर्धा ब्लाऊज शिवायचा ठेवून
होय का
दोन दोन दिवस झाले त्यातच वेळ जातोय माझा
हम् आता झालंय कॉलचा आध एक लास्ट दिवस आहे मग उद्या ते बरच अ हम्म तुमचे किती राहिले अजून.
अजून माझ्या आहेत चार पाच आहेत.
होय माझे अजून. आता तुम्हाला हे केले ना आता हे झालं की मग माझे पण सहारा कॉल राहते अजून. तुमच्या एवढेच आहेत माझे पण.
हम् माझ्या आहेत अजून चार पाच चालते आता मी लावते तुम्हाला.
हो हो चालतय.
हच्छ.